हॅलो.
हॅलो येतोय माझा आवाज. काय क आले आस. का जौलीस
हो हो आत्तास तू
होय जेऊनच बसले बाई कंटा आलाय काय करू काय समज ना.
काांग
काग सकाळी उठायचं जेवंतन करायचं. पहिला उठतोय बघ पाच ला उठतोय मी सकाळी लवकर. तेन कसं आमची गाय म्हशी येत ना मग त्यांच. त्यांचं सगळं काढायचं म्हणजे शेण तेल. त्याच्यानंतरन बाकीच घरातलं आवरायचं.
हम् हम् हम्
आणि पप्पा आजार आहेत त्याच्यामुळं की नाही मलाच करायला लागत नाही सगळं. मम्मी आहे सोड तरी पण सगळं घरातलं करायचं लागत. ते मग काय झाडून काढायचं फरशी फुसायची त्याच्यानंतर गॅस कट्टा पुसायचं देवपूजा करायची.
हा हा
काम लागतात आणि त्याच्यानंतर न काय जेवण करायचं त्यांना पण जेवायला. द्याय लागते.
होय कितीला देेतय सजे
त्यांचं टायमिंग आहे ना एक एक तासाला जेवण द्याय लागते त्यांना गोळ्या सुर आहेत त्यांना हा मग त्याच्यामुळ कस सगळ. देऊनच मग आपलं कराय लागत म घरात भांडे्या असू दे ते पण सगळ कराय लागत. त्याच्यामज की आणि आता कस बाईक. कॉलेज बंद आहे तेना काय वाटत नाही.
होय
हो कॉलेज सुरू असलं की किती धावपळ. त्या माहित आहे नव् मग तुझं पण तसच असेल बघ.
होय आणि त्यात बस भेटत ना आपल्याला लवकर.
आपले तर बस पण नसत्यात आणि तिथनं परत बस भेट. तरी पण जायच तिथ आणि चालत जायच कॉलेज पर्यंत तिथ. जाऊन बसायचं आणि सुटल्यावर आणि तिथना चालत येऊन आणि यायचंक. कंटा येतो या त्यात एक भार बाई आपलं कॉलेज नाही काय नाही घरात असतोय निवांत. त बासून
हम्म होय वाटत नाही प पप्पना काय दूध देतय.
होय दूधच की दूध चालू आहे असंच केली. ट्विट टाईप काय असेल ना. ते द्यायचं त्यांना बाकी काही चालत नाही ग हा नाही. तर मा आणि परत संध्याकाळ आमच्याकड पाणी सोडतात परत ते पाणी भरायचं. आणि परत भांडी काय असतील ती परत कपडे तेन काढून घडी मारून ठेवायचं परत जेवणाची तयारी
तयारी
होय नाही तर काय बाई कंटाळ येतोय सगळं करायचं म्हणजे
रोजच च आहे म्हटल्याला करायलाच पाहिजे.
होय रोजचाय म्हटलं कराय पाहिजे सोडा आण काही एवढं वाटत नाही रोजच तेच तेच करायचं. खरं कसं हाताला आपल्या कोण तर सोबत असलं तर एवढं काही वाटत नाही. आणि आमचे तर आहे सोड सगळे जण् मग आम्ही बसलेले ते नासतो या.
हा हा हा
प्लॅनिंग केलेलं बिर्याणी करायचं. काल एकान बिर्याणी केल्ती ना. मग सगळ्यांनी प्लॅनिंग केलेय की गल्लीत पण बिर्याणी करूया म्हणून मग तेच कि मग करायचं होतं सगळ्यांनी बिर्याणी पैसे काढून ते
हा हा
बघुया की हा
केला नाही मग त
नाही अजून करायच नवका मग तेच करायचं म्हणाले बघु आता कधी वेळ भेटते मग त्यावेेळेस करायचं आत्ता काय सुट्टी हाय म्हणून आणि आज काय गुरुवार आहे आज काय करायला भेटत नाही आता रविवार तेच की सुट्टी सगळ्यासनी सुट्टी असली की नाही मग करायला काय वाटत नाही ग
वाटत नाही हो
हा प्रत्येकाच्या घरात तर पाहिजेत सगळ्यांनी करायचं म्हंटल्यावर त्यात आणि पैसे काढून सामान आणून मग तयारी करायला पाहिजे
त्यात वेळ वेळ आणि हे असत्या
होय त्याच्यामुळे म्हणून मी तुला म्हणाल तो कधी येणार आहे एसी येतच नाही इकड
येणार आहे की मग करूया प्लॅनिंग आपण
तेच की तू ये मग करूया ग आणि फिराय जायचं पण प्लॅनिंग करायचं
हा हा हा
हा तेच की फिराय जाऊया आता उन्हाच काय पावसा काय पडनाच झालाय पाऊस काय पडनाच
होय एक्साईटर वा
उन आहे तोपर्यंत आपण फिराय जाऊया ग नव्ह आपण पुरी पुरी जाऊया फिरायला इथ कोल्हापूर पूरमध्ये कि नाही कोल्हापूरमध्ये नाही पन्हाळ्यासारख्याकुठं तर जाऊया म्हणजे हेलाच जाऊया अ रिसॉर्टला नाहीतर रिसॉर्टला ते जाऊया तिथं कस आपल्याला एन्जॉय पण करायला भेटतोय कंटाळ तो पण दूर होतोय या हा मुली पण जास्त आहे ना काँटिटी पण आपली कमी होईल पैशांची पहिल तिथं जाऊन बजेट करूया म्हणजे नाही पहिले तिथं जाऊन विचारूया भाडं त्यांचं किती आहे काय ह त्याच्यावरती मग आपलं काय असेल ते बजेट पैसे काढायचं
काढायचं
त्येच्या निम्याला तर पैसे काढाय पाहिजेत आपल्याला म्हणजे कसं बघ कि तिथ जरी रिसॉर्टचा खर्च दिला आपण तरी आपला जेवणाचा खर्च येचा खर्च आपला येणारच की परत येण्या जाण्याचा खर्च आपण एक तट नाही असं नाही ग आपण करायचं जेवण काय पण बाहेरन मागवायचं नाही पार्सल वगैरे आपणच करून खाऊया होय ते एक चांगलं आहे बघ आपणच सामान तेन न्यायचं तिथं काय बाकीच असते म्हणजे असं मिक्सर वगैरे काय आपल्याला मसाला ते करायचा असेल तर
हां असते
त्येंनी काय सोय असत्यात सगळी त्याच्या मूळ म्हंटलं आपण तिथं जाऊन म जेवण तेन करून म चालतय म्हणजे कसं बघ लवकर जायचं लवकर गेलीस की पहिला जेवणाच आटपायचं आपण जेवण तेन करून ठेवायच त्याच्यानंतर म आपलं काय फोटो काढण्यातच वेळ जातोय जास्त फोटो तेन काढून झालं की नाय त्याच्यानंतर मग आपलं काय असल तो एन्जॉयच की
एन्जॉय
अ हा डान्स वगैरे तेन करायचं परत दोन तीन असं गेम तेन ठेवूया आपण अन थोडं तर गेम ठेवूयाच कि वन डे स्टे करायचं का फक्त सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं असं कायतर प्लॅनिंग कराय पाहिजे. कारण कारण बघ काय आपण जर राहिलो तिथं त भाड जरा आपल्याला जास्त बसणार आणि जाणार सका काळी आणि येणार संध्याकाळी असं जर झालं तर कमी बसतय म्हणजे आम्ही गेलेलो एकदा त्यावेळेस आमच पाच हजार काहीतरी बसलेल ग म त्याच्यानं हा वन वन डे पण नाही, असंच की सकाळी जाऊन संध्याकाळी असं ते पण आम्ही लवकरच च आलेलो
हा.
अ वन डे आमचा झालाच नव्हता म्हणाय गेलं तर सकाळी गेलेलो आम्ही दहा वाजता तरी आणि संध्याकाळी पाच वाजता तरी घरी आलेलो कारण का लई लामच्या, कुठं?
वाशी साईट ला आहे तिथं ब वन डे च साडेतीनशे रुपये हाय
हाय एक एकट्याच ना
एकट्याचं
हा कारण का आपण सगळी जाणार म्हटंल्यावर जरा आपलं जास्त बसणार नई त्याच्यामुळ आपण किती जण आय त्या आपण पयला बघूया मोजूया पयला त्यावेळी मग त्याच्यानंतरन जाऊया
बजेट वाई
हम्म् हा करूनच ग कारण का बघ काय त्याचा ख जा भाड्याचा खर्च वेगळा तो वेगळाच आणि आपला खर्च वेगळा हुतोय
वेगळा हायत
त्येच्यामुळ हे हा कोल्हापूर इकडं पन्या साईटला जाऊया तिकड जरा रिसॉर्ट चांगली आहेत त्या साइट टला जाऊया आपण म्हणजे कस जरी ज जरी आपण लवकर नाही तर हे केलो आता दुसऱ्या दिवशी येणार असलो तर पन्हाळा, ज्योतिबा पण फिरून यायचं जरा असं कस जरा पन्हाळ्याला पण लय दिवस गेलो नाही नई म तिथलं जरा ते आतमधी कि नाय एक हाय काय बुरुज हाय बुरुज कुठला तरी बुरुज हाय ग तो त्या बुरुजला जाऊया तो पण मस्त आहे ब पन्हाळ्याला पर तिथं प्लेस पण चांगलं अस फोटो काढण्यासारख तेन तिथ पण आप पण जाऊया आणि आपण प्लॅनिंग पण करूया बाई कुठतंर फिराय जायचं हेला तेन, बर कोकणात रंकाळ अ कोकणात मालवण साईटला तेन रंकाळा रंकाळा काय आपण आता लय फिरलाय
हम्म.
त्येच्यामुळ आपण तिकडं कोकणतच जाऊया मालवणला
मालवणला तेन चालतय कि म
च रिसॉर्ट ला जाऊन येऊया आणि हे माझी मैत्रीण आहे ग तिकडची कोकणातली
हा. चालतय कि मग घरी जाऊया तिकडं
हा तेच तेवढीच मज्जा करून यायचं नाहीतर काय
तेच की आणि आता सध्या तरी फिरण्याशिवाय आता आव आयुष्यात राहिलय तरी काय
आयुष्य आणि बघ नंतरन फिराय फिरायला भेटतच नाही. त्याच्यामुळ आत्ताच आपण फिरून घेऊया काय असल ते आणि की नाय अ हिकडं जाताना ना, गगनबावडा माहीत असल तुला, तिथं जाताना पण कि नाही एक रामलिंग म्हणून आहे काय. रामलिंग, त्या रामलिंगला पण जाऊया, पण तिथं की नाही पा पावसाळ्यात जरा हायसोड पावसात जरा पाणी वगैरे असतय कारण का ते पाण्यात मंदिर आहे. ते बघण्या हा आ, हा. रामलिंग म्हणजे हे गं. महादेवाचं, देवस्थानच आहे, पण हेच की पाण्यात आहे ते. पाण्यामध्ये मंदिर आहे ते, मग ते एक आपण बघायला जाऊया ते पण एक मस्त आहे. आणि गगनबावड्यात काय गगनगिरी महाराजांचा मठ आहे.
बरं हां.
तर, एकदम फ्रेशच वाटतय सोड, वरती गेलीस की नाही मठाच्या. खालचं घाट दिसत्यात पूर्ण म्हणजे, रस्ता तेन. वाहनं जात्यात ना. ते रस्तातेन दिसत्यात तिथं, म्हणजे भारी वाटतंय म्हणजे निसर्ग ग पूर्ण. हा निसर, पावसाळ्यात मस्त दिसतय ते, त्याच्यामुळ आपण तिकडं जाऊया. गगनगिरीला, आणि रामलिंगला पण जाऊया म्हणजे रामलिंग मध्ये कसं पाण्यातच आहे पाण्यात मंदिर आहे म्हटल्यावर जरा, अ भारी वाटतंय असं बघायला. आणि आपल्याला भारी पण वाटणार, आणि तिथं काय असं जेवण वगैरे पण करायला भेटतय सोड म्हणजे कस जंगलच आहे नई. ते, म आपण पर्यटन स्थळ म्हणून जाणार म्हण म्हणल्यावर पर्यटक म्हणून जाणार नाही आपण, असं फिरायला. म आपण तिथं जेवण तेन करू शकतोय जाऊन. तिथं ओढा आहे ओढा आहे, म्हणजे ओढ्याला काय पा पाणी असतयच नाही कायम, तिथं जाऊन आपण जेवण जरी केलं तरी मस्तच आहे, आणि पुढं गगनगिरीला जायचं. एवढं काय नाही, गगनगिरीला काय वरती वरती जायचंय गगनगिरीवर. त्याला पायऱ्या चढून जाय लागतय पण पण भारी आहे. चालतंय जाऊया आपण म ठेवू. हा चालतंय बाय.
हम् बाय.
हा.